हॅलो. हा बघून-बघून पण पुढे मागे असं करायचं.
अ काय नाही. अ आता. झोपायची तयारी. दुपार झोप नाही दुपारी नाहीं आम्ही.
तुम्ही करा टीव्ही चा. आवाजमुळे त्रास होतो.
हा हा. तुम्ही नुसतं टीव्ही बघताय.
हा मग त्यालाच बघू दे. तू मागच्या रूम मध्ये जा.
करन तुझा बी आवाज कमी कर तो. अजून जेवण झालेत का तुमचे.
हा आता जेवण केलं आज आमच्याकडे. पराठे बनवले आहेत आम्ही.
हो का. तेच ना मग. अजून डबल नंबर नाही घेता येत ते.
असतो.
हम्. मला पूर्ण पाच कॉन्टॅक्ट पाहिजे. माझ्या ऍपमध्ये.
तू शांत बस आता.
चालेल ते नाही बोलायच. हो येतोय.
मग
काय नाही. आज आम्ही शाळेत नाही गेलो.
चांगली गोष्ट आहे ना. नाही गेले शाळेत तर.
वरून दबाव येतय, हे डॉक्युमेंट द्या.
हा तुमचं नेहमीच असतं ते तुम्हाला काय तर
हम्
ते माझं कवळाचं झाड व्यवस्थित आहे का
हो व्यवस्थित नाही ना ते कमळाचे ते पान नाहीत का ते खराब होतय
सडले असतील ते
हो
हा म असू ते ना नवीन येतील ते अजून एक तरर ते त्याला काय हरकत नाही म येणार ना कंद लावलेला आहे तो मी काय ते बिया थोडी टाकून जगवलेलं आहे त्याच खालच मळच लावलेलं आहे त्याच्यामुळे ते पाणी किती टाकतात तुम्ही फुल भरून टाकता
हा म पूल भरून टाकतो ना
ह दोन चार दिवसांनी पाणी ते सगळं नित्रवून घ्यायचं आणि पुन्हा अजून पाणी टाकायचं नवीन हम्म ते बघावं लागेल अजून एक तर फक्त पानं म दोन तीन दिवसांनी हो रोज नाही टाकायचं तीन चार दिवसानी एकत्र टाकायचं आणि ते बदलवून घ्यायचं पाणी
ह
सई येऊन गेली का
हो येऊन गेली विशू पण येऊन गेला मी आता बाहेर गेली होती
आम्ही उद्या मी माझी मैत्रीण ज्योती रीना असे येणारे आहेत तीन जण
ह
आणि परवा श ईडीसाठी जाणार आहोत आम्ही
हो का आणि आहे सांगते तर विशूला पण घेऊन जाणार आहे तू
आता बघू काय होत काय नाही तर विशू शांत राहायला पाहिजे तर घेऊन जाईल नाहीतर तो घरीच राहील
हा सांगत होती विशू म्हणे विशूला पाठवून देशाल तू तुझ्या मणे शांत राहतो तो
हा ते तर आहे राहतो ब हम्म बघावं लागेल जाऊ देल घेऊन जाईल त्याला कुठे घेऊन नाही गेलेली ना
हम्म आई आ तू राहिली का मग तेव्हा करतो तो जास्त
हम त्याचं पण वेगळं तिकीट लागेल ना.
हो का
मग त्याच पण सहाशे सातशे रुपये त्याच्या उं. नुसार तिकीट घेतात ना.
हो बरोबर आहे तो पण आता स वर्षाच्या वरतून. ना मग.
हम सहा वर्षाच नाही दोन वर्षाच्या पासन चालू होऊन जातात ते उंचीनुसार
चार वर्षानंतर चालू होता ना.
हम्म आणि मग तो सकाळी लवकर उठेल आम्ही. काही लवकर निघू तर.
ते मी काय विचारणार मम्मीसन आईस सांगत होती कि तुझ पण ते कार्ड काढून घे म्हणे.
कुठलं कार्ड
कोणचं ते एन सी एम सी ते एस टी चं नाही काय असत.
माझं काढलं गेलं कार्ड.
काढलं गेलं का येऊन गेल आणि का बाकी अजून यायचं.
आमचं ना फक्त ते मेसेज आलाय की तुमचं येऊन गेलं हे तुमच्या एजंट कडून घेऊन घ्या असं.
हा मग तुमचा एजंट कोण होता त्याला फोन करा त्याला विचारा नाही तर तो येइल मग द्यायला. कोणाकडले काढलं होतं नेमकं.
नाही आमच्या इथं तर तो एक मास म्हणजे तिकडं एक नंबरच घर नाही ते जोशी नाही जोशी नाही ते दुसरे पा पाटील का कोण आहे ते.
हम्म.
जोशींच्या समोर त्यांच्या घरी आले होते त्यांनी बोलवलं होत तिथूनच काढला मग.
अच्छा माझ मी साक्रीला गेली होती मागच्या आठवड्यात तिथे ते आलेले होते. तिथे मी आली लगेच ते म्हणे ते जा म्हणे तुझं कार्ड काढून घे मग काढून घेतलं ते काला घेऊन गेलो तिने घेऊन घेतलं काल हो.
तुमचं तर लवकर येऊन गेलं मग आमचं एक महिन्याच्या वरती होऊन गेलं दीड महिना होऊन
नाही मी माग गच्याच आठवड्यात गेली होती ना त्यांच्याकडे मागच्या मागच्या आठवड्यात पंधरा दिवस झाले ना मागचा थोडाच केल आम्ही. कधी गेले होते जयु आला होता तेव्हा गेली होती.
माझं आहे आमचं आहे ना मागच्याच एक तारखेला म्हणजे एक तारखेला महिना कंप्लीट झाला आणि त्याच्या मागच्या एक तारखेला का दोन तारखेला असं काढल होत आम्ही.
मग तुमचा जो एजंट आहे तो काही कामाचा नाहीये
हम्म कारण की एक महिना दीड महिना होऊन गेला तेव्हा आला तो मेसेज कि तुमच आमचे का हो अडीचशे तीनशे तीनशे घेतले होते.
जास्त घेतलं होते.
हम्म नाही अडीचशे अडीचशे तुमचे किती. नाही एक जणाची अडीचशे हम्म. हम्म हम्म.
तू पण पूर्ण बोलत नाही मला पण पूर्ण बोलू देत नाही.
अडीचशे घेतले होते.
आमचे पण अडीचशेच घेतले होते.
आई ने ना काै रे आणल्या आज मी कैऱ्या घ्यायला गेली होती हो.
हम्म करा मग लोनचं
मसाला पण घेतला गेला हे सांगत होते आ संध्याकाळी बघू म्हणे पण आम्हाला ते कट ते कैरींच ते असत ना कट करायचं आम्हाला नाही जमत आहे ना ते
तुम्हा नाही जमणार ताकद लागते त्याच्यासाठी तुमच्यासारखे नाही लुकडे लोक त्याच्यामध्ये होणार
हम्म तेच ना अंदादा पण तर गेला.
हम्म भावड्याच करेल तो.
म रिंकूची काय दिवसाची ड्युटी चालू आहे की रात्रीची
रात्रीची
रात्र पाळी चालू आहे.
हो.
होउदे बरं काय म्हणतो.
ह विशुऊ विश्वजीत
हे जेवून घ्या ना तुम्ही घरी जाऊन जाऊन जेऊन घेणार इथे आता घरी जाऊन कधी जेवन करशील तिथे पण अजून वेगळा स्वयंपाक करशील. नाही ब
तो तो आता तिकड मोबाईलमध्ये गेला. तर टीव टीव्ही सोडली, आणि मोबाईल म गेला आता
हम् झाले. आजी झोपली म
आजी झोपली मग आजीला पण सांगितलं मम्मी आईने करायला कि ते आई आजी सांग अस पण आजीो आप आपले आजीला कस होतं असं म्हणून जोप त्याच ना.
मग आम्ही शिर्डीला जाणार आहेत भाो एक मुलगी शिर्डीला गेली पण ती अशीच येऊन गेली. आणि एक मुलगी शिर्डीला चालली पण ती मस्त एन्जॉय करून येईल. वा मज्जाच मजा
तुम्ही उद्या जाणार आहे ना मग मला
उद्या नाही जाणार परवा जाणार, आम्ही रविवारच्या दिवशी
आणि ये नाारकेवा
लगेच रविवारी
हो मला पण घेऊन जा ना.
तुझ काय काम आहे तिकडे
असूद्या पण आमची शाळा अजून डॉक्युमेंट देणं महत्वाचं.
मग आता तर फिरून आले ना, अजून काय मग वापस आधीच एक तर तुला उलटीचा त्रास होतो.
हो बाई रात्री खूप दोख दुखत होत.
अजून तुझे हजार रुपये खर्च करायचे आम्ही ह. आम्हीच मोफतमध्येध्ये जातोय.
जाम जाऊन तुम्हाला काय फक्त विषूच खर्च करावा लागेल.
मला फक्त विशूचा खर्च लागेल मग.
हो.
हम्म. चालेल मग चला ठेव मी बोलू नंतर बाय.
साडे नऊ मिनटं पुरली.
दाख मि